बस येत
बोला हो हो येतोय
हा पहिल्या आधी तुम्हाला योगा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
थँक्यू तुम्हाला पण
हो काय योगा वगैरे केला की नाही
हो मी माझा योगा रोज चालू असतो कारण गरज आहे आता
हो गरज आहे माझं पण माझं पण झालंय पतंजलीचा कोर्स मी रोज थोडासा करता ये
हा हा आम्ही कस सकाळी जा किंवा थोड तब्येत वाढल्यामुळे योगा करायला सांगित सांगितलंय डॉक्टरांनीच
हो चालायला पण सांगतात डॉक्टर
हा चालायला वेगवेगळे आसन ते दिलेत म्हणजे असं कसं योगा कस महत्त्वाचा भाग झालाय जीवनामध्ये तो करायलाच पाहिजे हा आणि हा योगा म्हणजे आपल्या भारतीय संस्कृती ते पहिल्यापासूनच चालत आलेला आहे योगा काही लोक काही लोक असतात म्हणजे असं राजकारण करणारे कि ते नाही मानत किंवा हे नाही करत आहेत पण आता बघा ना डॉक्टर सुद्धा गेल्यानंतर गोळया औषध सोबत एक आस प्रिंट काढलेलं एखादं पर्चि देता की हा हे हे आसन आहे तुमच्या या ह्याच्यावर तर तुम्ही आसन करा ह्या ह्या त्या तुमच्यासाठी आरोग्यासाठी चांगलं आहे जे गोळ्या औषध सोबत सुद्धा मानवांना म्हणजे अस एक्सेप्ट केलंय की योगा हे
हो होय आणि प्राणायाम अ म्हणजे प्राणायाम करायला करतो आपण म्हणजे श्वसनाचा या ना तर ते अनुलोम विलोम अ त्याच्यामुळे कस ड्या शुद्ध होतात ऑक्सिजनचा पुरवठा होतो अ मिनटं केलं तरी चालतं सूर्य नमस्कार अ मग ते कस बरं पडतं जरा नंतर बाकी का आहे आता मसाज वगैरे किंवा काय अभ्यंग पण ते एवढं काय आपण करत नाही आणि आपल्या महिलांना एवढा वेळ पण नसतो ना हो
अ वेळ पण झाल आणि त्याच्यामध्ये जास्त पैसा पण हे झालं
हो हो किंवा ओमचा उच्चार सुद्धा छान म्हणजे ते पण चांगलं
हम्म आणि कसं योगामध्ये पण वेगवेगळे प्रकार असत जस प्राणायाम प्राणायाम कस सात. सातच प्राणायाम असतात त्यात अनुलोम विलोम झालं कपालपती झालं ब्राह्मरी झालं जे तुम्ही ओमचा म्हणाला तो एक झालं असे थोडे सात व्यायाम असतात जे करण म्हणजे चांगला आहे चांगल्या याच्यासाठीठीस हा कपालभाती केल्या तर म कसं आपली पचनक्रिया सुरळीत राहते अनोलम विलम तुम्ही म्हणल्यासारखा अनुोलम केल्यावर अ शवास खूपच व्यवस्थित राह
हो ते आणि काही असणं पण आहे तो असणं पण असणं पण खूप छान आहेत काय काय आहेी
हा खूप छान आहेत आणि आजन भरपूर आहेत त्यामु आपल्या शरीराच्या ह्याच्यानुसार आसनं करणं गरजेचं आहे
होय होय होय
आजकाल कस झालंय की नोकरीच आहे ना म्हणजे लोक टाटा करतात ना कामातच व्यस्त राहतात पणजे आपल्या आरोग्याची गर आरोग्य असेल तरच आपण आहोत नाही एखादा हजार झाला आपण बसल मग किती जरी पैसा असेल तर किती जरी वेळ असेल तर काहीच उपयोग नाही ना त्यामुळे मला असं वाटत तु पै बरोबर किं बाच्या इतर काम कर दहा मिनिट त आपण
द्यायलाच पाहिजे आता पद्मा असन पण आता अद्मासन काही मला एवढं जमत नाही पण अ बाकी ासन किंवा वज्रासन किंवा धनुरासन अस म्हणजे मी करते शीषासन तर नाहीच मला म्हणजे होत हम् पवन मुक्ता अस अशी भरपूर आहेत आणि नाव तर कि म्हणजे भरपूर आहे असण पण
हा भरपूर असणं आहे तर आणि हा हा हा तुम्ही सांगितलं तेवढ मी करते आणि शीर्षासन पण मी करते ते मला येतं शिर्षासन प ह शिव शासनाची कस आमच्या घरी अगोदर पासूनच करायचे ना सगळे अगोदरपासून योग व्यायाम करत होते त्यामुळे मला श्रीषनाची कसं लहानपणापासून सोय आहे त्यामुळे थोडस कंट्रोल वगैरे आहे शरीराच त्या म त्याच्यामध्ये हा परत ध्यान झालं सकाळ संध्याकाळ असं ध्यान करतात
हो आता आजचा दिवस कसा सर्वात मोठा असतो ना एकवीस जून हा दिवस सगळ्यात मोठा असतो त्याच्यामुळे ते आज योगा म्हणजे साजरा केला जातो हो की असं मोठ पण दिवस असतो सकाळी उघड म्हणजे उजाडत पण बघा किती लवकर
हो ना ह
हो आजकाल आणि आज तर जास्तच लवकर म्हणजे एकवीस तारखेला तर खूपच मोठा दिवस आहे
हा दिवस मोठा असतो ह
बाकी पण त्याच्याबरोबर बोला बोला
आोल आवाजेन झाचालता
हा बोला
हा मिळल अस तस आजकाल जॉबच्या ह म्हणा किंवा धावप अस ना सगळ्यांच्या्याच्या प्रतिमाला तर मला अस हा तर मला असं वाटतय की कमीत कमी काय नाही झालं तरी आपलं बारा सूर्य नमस्कार करावेत माणसांनी बारा नमस्कार सोय झाले की पटपट होऊन जाते दहा मिनिट
अगदी बरोबर हो हो हो ते तर म्हणजे पूर्ण पूर्ण व्यायाम होतो ना
एकाच वेळी सगळ्या शरीराचा व्यायाम होऊन जात होत म्हणजे जे आजारी
हा सगळी असन म्हणजे तशी त्याच्यात आहेत
हा
भुजंगासन पण त्याच्यात होऊन जात किंवा बाकी म्हणजे े काय काय आसनं आहे ते त्याच्यात होऊन जातात मग ते सूर्यनमस्कारच खरं चांगलं सगळ्यात
हम्म हम्म हो ना
होय हय.
ह आणि त्यांना कस सगळ्या शरीराचा व्यायाम होतोय एकाच वेळी होतय जास्त. ताण घ्यायची गरज आहे, आपलं काय नाही ह आणि संध्याकाळी आल्यावर थोडासा भ्रामरी प्राणायाम करायचा, ओमचा उच्चार दोन चार वेळेस, चार पाच वेळेस केलं तर आपला दिवसभराचा थकवा निघून जातो. तसे ताण असते थोडासा कमी आता. आणि झोप लागायला पण मदत होते ना. हा चाल चाललं तर का असं होऊन जातय बायकांचं कसं असतय? काम करता नि करता करता होऊन जातय चालण
हो आणि मी तर तुम्हाला सांगते खेडेगावात आता समजा खेडेगावात मोठी मोठी घर अस तर त्या तर कस असत की पुढ पासून मागपर्यंत येईपर्यंत त्यांच कितीतरी ते पावलं चालू होत आणि मग ते सतत त्यांना ते फेऱ्या घालाव्या लागतात कोण आलं आता कोण आलं हा चल अमुक दे किंवा अ कोण गुरं राखायला आलं त्याला चहा दे, कोण आलं त्याला जेवण दे कोण आलं त्याला अजून काय हव हत्यार ती दे, म्हणजे त्यांची इतकी धावपळ असते अ म्हणजे खडेगावात तर त्यांना उलट म्हणजे असं त्यांचा असाच व्यायाम होऊन जातो. आपण कसं आता मुक्काम करतो, तर त्यांचा असाच व्यायाम होऊन जातो.
हा त्यांना रोजच्या कामामध्ये होते हा आणि त्यांच बघायचं आपल्या पेक्षा त्यांचं आरोग्य चांगलं असतं वय जरी जास्त असलं का तरी आपलं आरोग्य त्यां म्हणजे त्यांच आरोग्य चांगलं असत आपल्यापेक्षा.
हो खरंच आहे खरच आहे त्यांचा आरोग्य चांगलं असत.
नच म्हणजे नैसर्गिक पद्धतीने जे पिकवलेलं असत. त्यांच खाना असतय आपल्या शहरामध्ये काय सगळं भेळ मिसळ मिसळ सगळ असतय.
अहो तिथे दारात लावलेल्या भाज्या असतात त्यांच्या म्हणजे त्या त्या तिकडे जातात आणि काढून आणून अ लगेच आपलं करायला गेतात ह
आपल्या इथं का इंजेक्शन देऊन केलेलं किंवा चार पाच वर्षा पाणी टाकून टाकून ठेवलेलं तसल्या भाज्या
होय होय होय तेच आणि अगदी चक्क आपण बघतो पण ना पाणी टाकलेलं म्हणजे त्या कोथं आणि कोथिंबीर तर एवढी पाण्यात च काढलेली असते.
हा आणि आजकाल असं अशा पण रील्स येतात इनस्टावर म्हणा कि ऑनलाईन अस की काय कुठला तरी कलर असतो, ते भाज्या सुकलेल्या असतात पण ते टवटवी थोड्या कलर मधे बुडवल्यानंतरना
हम्.
ना हे जरा असं हानिककच आहे ना
आओ तेलाचच बघतो ना आपण तेलात बघितलंत ना किती भेसळ आहे.
होम्. सगळ्याच गोष्टी मधे आजकाल आले. त्यामुळे मग तेच एवढ्या् सगळ्या गोष्टी पासून वाचण्यासाठी थोडासा वेळ दहा मिनिट एखादं काम राहिलं तर राहूं द्यात पण दहा मिनिट आपल्या आपल्याला हा आपल्या आपल्या कारण आपण असलं तर आपलं जग आहे नाहीका?
बरोबर आहे खरं आहे आणि अ.... तिथे ना कसं असतं आता आज समजा भाजी करायची मग त्या एकमेकीना अस... चल आता आज मग भोपळ्याच काढून आणू.... चल मग आता आज भेंडी आहे ना थोडीशी चल मग त्याच्यात बटाटा घालू कि... घालून वाटून टाकू म्हणजे त्यांना बाजारात भाज्या नाही आणायला लागत..
हा नाही नाही आणावं लागत आमच्या तिकडें पण तस....
अ का म्हणा पडवळ म्हणा किंवा तोंडली म्हणा तोंडला... एकदाच वे लावलेला असतो त्यांच्याकडे आनि.... णना अु त्यांजी.... तोंडली निघतात...
हो हो निघतात ते कारल्याचं झाडच दारामध्येच लावलेलं असत...
हो म्हणे हो आणि माठ भाजी असते जी माठ... म्हणजे पालेभाजी ती पण त्यांना... तिथे दारात टाकलेली असते मिरच्याच झाड असतं त्यांच्याकडे ती रोप.. असतात लावलेली त्याच्यावर मिरच्या त्यांना काढता येतात म्हणजे त्यांना काय... प्र त्या चित्र झाडं आहे असतातच..
हम् आणि पालेभाज्याच म्हणलं तर ते शेतामध्ये खुरपायला गेल तर ते खुरपा...
हो हो तेच ना म्हणजे मी तर म्हनते खरच नंतर रिटायर्ड झाल्यावर जर का गावाला गेलं म्हणजे घरी राहायला गेलं की आता... तसच करायचं... की भाज्या आपण आता घरीच आपण करून घरीच आपण आपलं तेच वापर... वापरायच असं म्हणजे आता विचार यायला लागलाय मनात
हा नाही नाही करायचं ते चांगलं आहे म्हणजे आपल्यासाठी..
टेरेस वर पण आहे काय काच गार्डन...
असत थोडस माती वगैरे नर्सरीमध्ये नान ठेवलेले वगैरे... लावतात ते ह् म्हे बरोबर आहे ते पण... खाल्लं तरच आपलं सगळ चांगलं आहे...
तेच ना मस्त वाटलं छान वाटलं तुमच्याशी... बोलून योगाची थोडीफार माहिती कळली... आपण हे बघा आपण करतो पण... आपल्याला थोडंफार दुसरीकडनं पण थोडस आपण मा... ती आपल्याला आपल्याला माहिती नसते ती मिळते आपल्याला ना...
हो ना हा बरोबर आहे ना... ठीक आहे चालतय हो हो हो.... नाही....